हॅलो!
हां बोला कि,
हा तेच म्हण आवाजच येत नाहीय.
आला काय आवाज आता.
हां मग मीच रेंजवरयेते. हा आला बोला की,
हा
नाही ते असं कॉल कॉल झाला ना आपाप आप आपाआप कट होत ना कॉल.
होतोय की जास्त वेळ टायमिंग झालं की नाही आपाआपकट होतय.
हां हां
त्याला पण टायमिंगची लिमिट आहे वाटतंय. ह
हा ह म्हणजे मी आज च जॉईन झाले हो.
आजच जॉईन झाला.
होय. आज जॉइन झालं. तुमी किती दिवसा कराला लागलायं.
मी, मी कालच जॉईन झाली.
मी आज जॉईन झालेय.
हा हा
हम्म. मग आणि काय
हा मग तुम्ही डोक्याची रेसिपी सांगा कसं करता मग बघू मी पण ट्राय करून बघते एकदा
मी दोन वेळा केले होते एकदा रवा जे सेम प्रमाणात घ्यायचं डाळीचे पीठ एक वाटी घेतलं ना तर रवा एक वाटी घ्यायचं आणि ते दोन्ही मिक्स करायचं त्या जमुळे खायचं जरा सोडा परत हळद जरा असं जिरे आणि अ हे घालायचं मीठ घालायचं आणि ते मिक्स करायचं आणि आपलं दही दही आहे की ना एकदम घट असते की नाही ताजं दही
हा
त्यात घालून ते फिरवायचं आणि तर थोडस नंत्रणा सुर झाल्यानंतर जर पाण्याची गरज असेल तर मग पाणी जर असं पातळ घालला पाहिजे असे पप्ून चमचाना वतून घेतल्यानंतरे घडी खाली लेअर्स पडतात नाही तिथे
हा
लेअर तसं लेअर झालं पाहिजे ते लेअर झाले ना मग त्यात थोडं अ हे हे घालायचे आपली खायची त असतत क नाही
हा
हां ते घालायचं ते दुसरे काय तर असत तर नाव मला माहीत नाही आहे असे तेग शुगर सारखं साखर सरगतच असत ते पण घालतात पण ते नव्हतं मुंना मी ते घातलं नाही साखर घातला आणि कु
दुसरं काय
ऍसिड वसिड सारख काय त्रास बघा ते पांढरास ठाकरे सारखत असते हा ते साखरे सारखं असतय ते घातलं ना तर ते फुगतय ते लिक्विड त्याचं नाव नाही ना तला काय वेगळंच म्हणतय तो सॅट्रिक सॅट्रिक असट
साटर क असेन का हा हा
हा हा साखरेसारखं असतंय ते
हा हा हा
हा मग ते घालायचं आणि जे आपण भांड्याला पण करणार आहे ना त्याला तेल लावून घ्यायचं पूर्ण ते लावून घेतल्यानंतर ते पातेला ते जे भांड्यात आपण घालायचं आणि खाली कुकरच्याला ना पाणी पाणी गरम करून घ्यायचं आणि त्याच स्टँड घालायचं आणि त्याच्यात ते ठेवायच आणि वरच झाकण खाली पाणी घालायचं की पाणी घालायचं आणि ते पाण्यात स्टँड ठेवायचं
हा
आणि त्याच्यावर भांडं ठेवायचं आणि वाफ न जाणार जी प्लेट असतते ना ते प्लेट घालून ठेवायचं एक पंधरा मिनटं हां पंधरा मिनटं ठेवायचं. हो होत. ते चवीला झालं होत. पण खर जरा कलर आहे. ना हळद जास्त झाल्या
काय मग शाळ कमी घालायची इनो घातला होता काय तुम्ही काय सोडा बेकिंग सोडा
बेकिंग बेकिंग सोडा आपल्या घरातला घातला होता बेकिंग सोडा सॅट्रिक असिड होतं म्हणून ते दुसरं काय घायला लागत नाही सॅट्रिकट मध्ये फुकत य ना ते
हा हा
छान चवीलात चांगलं झालं होतं. बाहेरच कसं चवील लागतं. ना तसं सेम झालं होतं. पण कलर तेवढंच आहे. ना एकदम लालचर कस होते. आपण सांडग्याचं पीठ कस करतो तांद्यात हळद घातल्यावर लालसर होतं. तसं लालचर झालं होतं. म्हणजे हळद झालं होत. बदल
हा. हा. मी आम्ही कधी केला नाही. माझी मोठी बहीण आता तिचं ती ती आता मॅरिड आहे. ती करून बघितली होती खरं छानच झालत ढोकळा तिथे की मला तर मला ते विसारयला
हा हा म्हणजे. ते वरती भाड्याना नुल र
हा हा.
ते ताई केल्या नंतर तिला छान गेलं म्हनून मी घरी करायला बघितलं तर झालंच नाही. पण ते जे एवढं छान झालं हो ते छान मस्त झालं होतं.
माहिती काय दुसरी करण्यात आपला करण्यातले फरक असतोय आओ.
हा आणि ते गरम असतानाच ते काढाला बघायच नाही सगळं झाल्यानंतर न साखरेचं पाणी करायचं
हा. गार व्हायला लागतय त्याला ती प्रोसेस आसत्या. थोडा वेळ थांबायचं नाही. तर मग ते का तसं हाय तसं निघत नाही. असं फुटतंय मग
हा. मग मग तेच ग हे गार झालं ना त्याला जिरं, मवरी आणि कडीपत्ता च आणि एक किल्ला मिर मिरच जी पण मध्ये चिरून आहे ना घालायचं आणि ती फोडणी हा हो हिंग पण घालायचं आणि ते फोडणी घालायची मग नंतर न कट करायचं. सॉरी कट केल्यानंतर ना ते घालायचं आणि साखरेचं पाणी अस की नाही तेजा वरण वतायचं म्हणजे असं पण खाता नाही ना असं सुक्कं सुक्कं लागत नाही म्हणजे म मऊ लागत सागराच्या पाण्याना छान झालत खर त्या हळदीमुळच-हळदीमुळच हा हो. स्पंजी पण झालं होत. हळदी मुळ जरा असं कलर हे झालं होतं. आता आणि जर ट्राय करून बघते.
खण्यापेक्षा आपण घरात कधी असल्या रेसिपी ट्राय करून बघितल्या तर
होय आणि घरी केलं की भरपूर होतात.
भरपूर आणि आपल्याला अजून खऊ वाटलं तर आपण खाऊ शकतो नाइ बाहेर गेल्यावर कसं बेकरी नाही बाहेरचे पदार्थ असं नाही की आपलं पोट भरून खाल्लो आणि आणि पाहिजेल असेल तर ती प पे करूनच आपण खायला लागणार घरात कसं अनलिमिटेड खाऊ शकतोय आपण
हा.
आणि एक-एक छोट्या आणि किती धोकळायासाठी किती पीठ लागणार आहे आता पाऊशर ते अर्धा किलो लईतलइ लागत असेल. मग तेवढ्या ह्याच्यात किती जण खातो आपण पिसेस?
होय. मी लई केलं नतं एक वाटेभरच केलं. का आपल्या चहाची वाटी अस त्या ना चहाच्या वाटीतच रवा घेतला होता आणि डाळीच पिट हा कुकर डाबा भरून झाला होता. छान झालं होतं आणि ते सॅट्रिक ॲसिड मुळे ना हा फुकतय फुकतय होय.
हा.
ते पण केले होते परत मुलं सारखं ते हे मागायला. आले चिप्स-चिप्स म्हणून मग ते मैद्याचं त्यात हे करतात. कि ते अं मैद्याच पीठ घ्यायचं आणि त्याच्यामध्ये मीठ आणि ओवा घालायचं आणि जरासं अ चम आपला चमचा भर आप हे ति चमचा अस ना तेवढा भरून तेल किंवा तूप घालायचं. त्या पीठात पाव च्या पिटात आणि असं मुट-मुट मूठ होतंय का बघायचं आणि असं त्याच्यामध्ये पाणी घालूनय ना म्हणून मळून घ्यायचं आपण चपाती. चपातीचं कनिक घेतं ना तसं मळून घ्यायचे आणि काय करायचं पूर्ण असं पातळ लेस करायचे. आणि चपाती सारखं लाटून घ्यायचं आणि लाटून घेतल्यानंतर आपण. शंकरपायाची चिरणी कशीा असतेना चिर चिरणी चिरायचं ते.
चचीरायत का हा हा.
चि हा चिरायच आणि ते तेलात तळून घ्यायचं आणि तळून झाल्याबरोबर गरम असताना. थोड्याना पिट्टी साखर आणि हे घालायचं. अम चाट मसाला असत की नाही
हा
चाट मसाला आणि पिठी साखर आणि आपल्याला घरची चटणी हे त्यात मिक्स करायच त्या त्या हे स कुरकुरीत झालेलं असते त्याच्यात एवढी छान लागत्या मुलं चिप्स खाण्यास विसरतील तेवढ छान लागते सेम चिप्स सारखच होतय ते.
त्यांनी पण ते कुरकुरी ती कसं लय छान करत ह्याचच आहे गवाचे. पिठाच आहे फक्त त्याच्यात आमचूर पावडर वापरतात बाकी चट घालून सिपलच करतात असं भारी वेफर्स कुरकुरी होतात म्हणली बाहेर कुरकुरी आणण्यापेक्षा मी घरीच करतोय मली कुरकुरी
मी तसच करताय ना एवढं पाऊशी किती पावशीर मध्ये ना
आम्ही पण मैदा आणि गव्हाचे पिठाचं क नमकीन करतो म्हणजे बाहेर पण न्यायला चालते ते त्यात चटणी मीठ हळद घालायचं. मैदाच मैदात मैदा मळून ठेवायच चटणी मी हळद कसुरी मेथी ती धनी पावडर जिरे पावडर घालायचं. त्यात अ ते सगळं मीठ ते चवीनुसार घालायचं आणि ते सगळं अ मळून ठेवायचं ते मैद आणि त्यात कसतुरी मेथी जरा जास्त घालाची म्हणजे छान लागतं.
हा हा आता मी सांगितलं ना त्यात पण कस्तुरी मेथी घातलं तर पण चालतंय छान लागतं ते पण.
हा आणि मळून ठेवलं. कि मग एक थोडा वेळ ठेवायचं ते पीठ जर असं भिझेपर्यंत. आणि भिजले की परत मग थोड्या वेळाने काप करायचे शंकरपाईसारखी आणि कापून मग. ते तळून घ्यायचे आणि नंतर त्याच्यावर मग. अ आपली ह्याची अ चार मिनार असते की. बोक असं बुक्की सारखी पावडर अस बुक्का टाईप बसते की नाही चटणी. ती घालायची वरती चाट मसाला टाकायचा आणि मग ती खायचं लय छान लागते ते पण आणि असं ट्रॅव्हलिंग साठी पण सोयीस्कर पण ते छान म्हणजे सोयीस्कर
हा हो बाहेर घेऊन बाहेर प्रवास करताना आपण डब्यात घेऊन गेलो ना छान ते. बाहेरच खाण्यापेक्षा मुलासनी.
पाकीट कुरकुरीची पाकिट किती घेत त्यापेक्षा ते तसलं खाऊ आपल्याला चांगलं वाटतं.
होय आणि मुलं पण आवडीन खातात खरं
हा होय
आणि मग
आणि काय मग चहा ते झाला?
काय नि चहा तेन झालं आता मुलं तर आल्यानंतर ना त्यांना चहा करून द्यायचं मग संध्याकाळचं काम चालू करायचे.
हा हा स्वयंपाक मग काय नंतरच?
स्वयंपाक साडेसहा नंतर साडे सहा सात वाजता स्वयंपाक.
हा हा मी पण सात वाजता स्वयंपाकाला घालत पण ते तिघच असतो. स्वयंपाक काय जास्त नाही.
हा हा
मुलगा अजून लहान आहे ना माझा
का त
मुलगा जो लहान आहे माझा आता लहान गटत आहे मग काय आम्ही तिघच असतो घरात
हा हा हा हा मुलग्याचं नाव कायय
रुद्रांशे
हा हा छान नाव आहे
ह आम्ही आम्ही काय तर घरात तिघच असल्यामुळ आणि माझे मिस्टर हॉटेलमध्ये आहेत मग त्यांनी का हॉटेलमध्ये एक टाइम जेवताात मी काय रात्री मग रात्रीचच फक्त तिघांच जेवण सकाळी काय आम्ही दोघचतो मग जेवायला
हा हा चालतंय आणि काय बाकी आता काय नाही तेच आता भाजी काय करायचं काय समजेना झालंय
हा हा काय तर नवीन काय तर नवीन ट्रॉय असं काय तर टेन्शन असतं नाही भाजी कायरायचं हे करायचं काही तर नवीन ट्राय करून बघायचं मग
नवीन ट्राय केलं तरी हा युट्यूब पण आहे पण भाजी लागते तेच ते भाजी आमटी
हो प्रॉपर जेवण आणि प्रॉपर जेवण पाहिजे तो असं एक
जेवण लागतेच ते भाजी काय क घेवडा हाय घेवडा निवडून आता करायच नको झालेय
अ ह ह आणि संध्याकाळीच म्हटलं की जरा कंटाळाच येतो आपल्याला सकाळचं काय वाटत नाही आपण रात्रीच करून ठेवतो
हम्म कारण संध्याकाळ जेवण काही जास्त लागत नाही कारण संध्याकाळच का कोणास ठाऊक वरच हम्म वरच सगळं छान वाटतंय करायला भात भाजी ते भाकरी किंवा चपाती करायलाच नको कंटाळा येतोय
हां हां
तुमचं भा भाकरी का चपाती संध्याकाळी
नाही संध्याकाळी आम्ही डेली अ सकाळी चपाती संध्याकाळी भाक करी भाकरीच लागते संध्याकाळी मग कसं ते मुलांना पण सवय पडत नाही ना
हो माझ्यात पण असंच आहे सकाळी चपाती करते संध्याकाळी भाकरी घरात डॉग आहे डॉगला पण चपाती लागते भाकरी खात नाही
तुमचं पाळ श का
हा होय पाळलेला आहे छोटस पिल्लू असताना आणलेलं आहे तर खूप मोठ झालं
हा हा म्हणजे तुम्हाला आवड आहे का
हा होय
हा हा
मिस्टरस नाही आवड माझ्यापेक्षा जास्त त्यांना आलं की बाहेर नुसतं आवाज ऐकले की त्यांना असं चालू करता येय ओडायला सांगताय मला आत बाबा आल्यात
नाही आणि त्यांना पण किती फील असेल नाही त्यांना पण करतेय आणि एक एक एक एकला लागलेलं की मी त्यांना समजते आपली भाषा
हा होय
चालते ठीक आहे
हा हा चालतय